हॅल हा बोल
ज तुला बरा फोन के तर काय उचललीच नाहीस
काय बाई काय सांग तुला सांगतो भेटल की
हम्म तवा भेटायचं म
अ तू सांगशील त आता तुम्ही भेटला बेस्ट फ्रेंड बेस्ट
आगळ होत परवाच भघतीला मझलं परवा दिवशी भक्तीला कारय नाही साधा फोन केला त ब रात्री त्या दिवशीच म्हणलो आपल्या चौघींचं जायचं प्लॅन होत आणि काय झालं मग ती म्हट तांदेरीला कस सोडणार मग मी आग श मी र मी रेकॉर्डिंग पाठव शकतोय माझ्याकडे सगळ्यांचे कल रेकॉर्डिंग रिंग्स असतात मी पाठवू शकतेो तुला काल रात्री ना ज्याला पण हे म्हणलोय आपला चौघींचा प्र्लान रा्हायलाय म्हणून ते पण मी पाठवू शकतोय तुला
चौघी कोल्हापूरला पण तू सेपीलाच घेऊन जाणार म्हंटय पेपर संपल्यावर म्हणाल तर सगळ्या कोल्हापूरला जायचं ह्या वेळीचं की.
काय म्हणले तिला कसं सोडणार मी, मी आइडिया काय झालेल माहितीय का, की आता काॅलेज मध्ये आपण रिझल्ट किंवा टीसी आणयला जातोय, आपल्या कॉलेजमध्ये
हा.
च्या घरी सांगायच की रिझल्ट आणायला युनिव्हर्सिटीत जायला लागत असं सांगायचं. आणि जायचं आणि जायचं कोल्हापूरला फिरायला असं म्हणलय मी तिला.
जाऊया की कधी ठरवूया, बघा ती भक्ती कुठे गेली?
आता रामेश्वरमला गेल्या नव कालचं.
सांगालती मी पण कार्यासाठी फोन केलतो.
हा.
मग तेच म्हणलो, मी तिला म रिझल्ट कॉलेजमध्ये कधी देत्यात काय माहिती बाई?
फी भरायची आहे, प्रिती अजून त्याशिवाय मला रिझल्ट काय देत्यात. माझी स्कॉलरशिप आल्याशिवाय भरायचं नाही म्हणून, सांगितलेलं सरांनी स्कॉलरशीप येईल तेव्हा भर म आता आल्या. या.
आल्या काय आ मा चालतयं. मग तू भरायला कधी येणार हाइस?
भरायला बघू?
हा मग तेव्हा मग तेव्हा जाऊ शकतोय, की आपण कोल्हापूरला.
आता काही तेव्हा कवा तेव्हा कसं एवढा वेळ लागतय काय?
सांगायचं ग कोल्हापुरात ते काय सांगायचं भरलो पण माझं पैशाच असं पेंडिंग तेन होत ना, मग ज्यांच ज्यांच असं राहिलं त्यांना युनिव्हर्सिटत पाठवलं म्हणायचं. जायला लावलेत भरायला असं म्हणायचं.
रिझन जरासं चांगलं होत.
हा तेच मी पण बघते, का तेच सांगितलेलं बरं. रिझल्टचं रिझन सांगायला लावुया तिला आणि मग जाऊया मग आता रिझल्ट हा तेच की रिझल्ट कवा देत्यात काय माहिती, बघायला पाहिजे? तर आता वा स्टेफी असते, आपल्याला लई प्लॅनिंग करून जायायला लागणार आहे काय?
अगं तवा कुठे जायच आपण रिझल्ट आणयला तवाच जायच रिझल्टच्या दिवशी. त्याच्या अगोदर एक रिझन सांगायचं की नंतर सांगायचं, टी सी टी सी आणायला आणि बोलवल्यात.
मग तू कॉलेज मध्ये काय कारण सांगून येणार, बघ ते ठरवं. नाही तर आणि बोंब व्हायची खरं तू रिझल्टच रिझल्टच कारण सांगणार पण रिझल्ट कुठे दाखव, म्हणल्यावर काय दाखवणार तू?
नाही असं काय म्हणत.
आय आता तू रिझल्ट घेऊन आल्यास म्हणल्याव, रिझल्ट दाखवाव लावणार नाही.
कधी?
मग तस सांगयला पाहिजे रिझल्ट युिव्हर्सिटीत आणून कॉलेज मध्ये जमा करायचा असतोय, मग तो आता टी सी सोबत देत्यात.
प्रीती हुशार हायस कि गं प्रिती
अगं तुझ्या बाबतीत असं डोकं चालवाय लागतय गं नाहीतर तर पुढं तुला प्रश्न विचारला उत्तर काय देणार बस बोंबलत सगळ्या
ते गप्प
हा मग कळतय खोट बोलल्यास वरून.
हो शंभर टक्के करते
मग जाऊया आपण कधी काय करू माहिती का भघ त सतरा तारखेला आहे ना वाटत मग ती आली की जाऊया
हा चालते की जाऊया तोपर्यंत मी माझ पण काही नसतय जाऊया चौकीण नाझिया काय म्हटली
ह जे आपण तेच म्हणाल ती अंजली तर कि मी म्हणला अंजली आता हय किती कायता उतकलेली रस्त झाराला पहिल्यापासून झरली होती यचय जायचंय मग महालक्ष्मी लारंग काला त्यां जाऊन व्यापण अस
चालते की मग काक तर ते ब्रेनचं ऑपरेशन झालंय
होय होय
अई ग आले पैसे गेले असतील कि ग म ब्रेंच म्हटलावर
पक्का
असं दे घे बाै की तर जाऊ दे तिकडं बरं झाली ते महत्त्वाचं आहे छोट पोरग आहे मग काय तर एकच आहे तो हम्म बर झालं की बरं आता येेतचतील घरला पाहुून आली तर तर लेही होते बाई
लही पाहणार ना असं कोणाला येऊ द्यायच नाही सोड पण अ कोण आलेला नाही अजून आत्ती तेवढी आली त काले पाहुण्यांना कसं सांगाय लई पाहण्यां कोणाला सांगाय नव्हत तर ना झालेलं पण असं कळत कळत गेलंय ते कळलंय फक्त कुणाला येऊ नकाम काून त्यांना पण त्रास होतोय ना ग जास्त त्यांना पण डोक्याला त्यांना पण जास्त त्रास द्यायचा नाही
ह बरं झालं ग सांगूच नका सगच नकोच एकदा लोंड लागला क नाही बाईक फोन पण कधी पण येतय वेताग वहिताग येतय
पेशंटचं बघायचं का घरातल्यांचं बघायचं असं होतंय बाई
खरंच कीले घेऊ ते आता शिवराच पण ऑपरेशन झालं तेव्हा कोना कोण याल तर अगं वैताग दि लांबणा आलेत म्हण जेवण करा आहेत
तेच की आहे ते तसं आहे तर पाहुडंना पण करायला पाहिजे का नाही गर त्यांच्या घरात पेशंट आपण जेवायला जायचं नाही जायचं किंवा जायला नको आत्ता जाऊयात एका दिवस स
हो नाही कोण काय विचार करत येत्यात आपलं काम झालं की झालं
बघ त जेवायचं आणि जेवण आणि करून घालायच साधं सुधा नाही म्हटणाचा आणि हे जाण ते जा जेवण करा ते पावण्यांच्या घरात काय
काय शिवराला बघायला किती वाज चालेल ते दहा वाजता आमच्यात लही घरात आमच्यात एक पर्यंत कंटिन्यू काम असते प्प मा काम घरातली आची काम वतागच तू एक पर्यंत सुट्टी नसता आम्हाला काय आणि त्यानी आती झाला झाला तर आम्ही नसतोय सगळेजण साडेआठ नऊ ला हा लवकर आणतील मग त्यांना मम्मीने मग लांब ना आलती त ग कोल्हापुराच्या फूड नां अत पण इला म्हण पहिल्यांदा चालते त दिदी ची ननंद मग मग त्यांना जेवण केलं मग त्यांना आयात केलं
अगं बाई आमचा काय खर्च कमी आहे म्हणायचला व्यहीन करायला
पहिला आल्या म्ह नावं तर ठेवत जाणार नको म्हणाल ते त्यांनी खरां आपलं करायलाच पाहिजे की ग आपण.
बर बरोबरच आहे की.
ते म्हणालतीत तिथं आम्ही बघायला आलोय नेक्स्ट टाइम करा खरा कस तर वाटतय.
पहिल्यांदा लॉक करायलाच लागतय ग.
ति ननंद काय दिदी म्हणजे जिजू आलते ना इकडे पाच दिवस तेव्हा ती पाठराखनी ला आलं ती दि लाईकटीला आणि आयार केलेलं म्हणजे आता येईल, तर ना आयार करायला लागते ग नवीन लग्न झालं त्यांच्या तिकडच्या पाहुण्यांना न हा. आपण तिकडे गेल्यावर ति आपल्याला करतात कोण पण जाऊ दे आणि त्यांचे आलीत की पहिल्यांदा पहिल्यांदा सगळ्यांना करायचं लागतय ननंद आहे म्हणून जावाय म्हणून. असतेन मग ग काय झालं तिनी आलतीत पाठराखनीला मग ते तिचाा नवरा पहिल्यांदा आला ना. मग एकट्याला कसं करायचं आता दोघ नवरा बायको असलीत तर एकट्याला करून चालत नाही, मग तिला पण करायला लागतय. ह म्हणजे आईला तिथं आई म्हटली एकट्याला कसं करणार नवरा बायकोन न करायला ते काय म्हटली का ते शब्द वापरली. करायचं नसत हा मम्मीची मम्मी. दोन दिवस आलती बघायला शेवटायलाच.
हो.
ह आम्ही का नाही एक अर्धा का पाऊन तासात जेवण आवरलो बग.
एवढ्या गडबडीत डोक फिरलं.
अवघड असं
आई ग! आपल्या केवढ्या सात मिनट, आठ मिनिट झालं.
बकी बडबडालय बाडबाड
किती कॉल झालात तुझ?
माझं झालं आता एकोणतीस वातला आजच पंचवीसावा का काय
माझा एकोणतिसावा आता तुला केल्यावर होईल.
एवढं का आलात कोणाला केलीस ग येवढं?
वेदीका तेन कराच लागल्यात ती अंजली कस
ग एवढं ना केलंस तू मी फक्त नाझीया, भक्ती आणि आता तू या सोडून कुणालाच
ए बाळ मी कुणाला कराय नाही ती अंजली तर माझं दोन दिवस येवढ डोकं खाल्ली सांगतो प्रीते. पहिला कॉल मलाच केलती तिन तर सात. सानिकाला केली नव्हती त्यानी त्यांनी हा. त्याच्यानंतर ना तिचं काय म्हण पहिला पहिला पिल्ली लई पिडली चार दिवस आम्ही कॉल कमप्लीट केल आणि मग नंतर ना तिझं कार्य ऍपच बंद पडला म्हण, नवीन मोबाईल आलाय ना तिचा. वध पडला म्हण सांगाल ग मी केलं तर म्हणली माझ कॉल कार्य अँप च बंद पडलाय ग. प्रॉब् क्लेम झालंय ते म्हणले राहूदे. सृष्टी
ह बोल ग.
दुसऱ्या फोन वर पण डाउनलोड करून घ्यायला येतेच की.
खरं काय तिचा प्रॉब्लेम झालाय म्हण डॉक्युमेंट आणि ती नीट भराय नव्हती वाढतं ग.
काय माहितीच आज उघडंन.
पेमेंट जर दिसना झालत म्हणून सांगालती. अ बघ आता तू दहा मिनट झाल्यावर कटकर मग पुढ बोलूया म्हणजे त दहा मिनिटं झाल्यावर तु कट कर मी पुढचं
जली
होय ए भ दहा मिनटां न कर
अगं बारा मिनटांने टोमॅटिक करतो सेकंद जास्त क वाढतेर ग
सेकंड जास्त वाढून का उपयोग नाही टास्क कम्प्लीट करायला लागते
टास्क कं्प्लीट काय प्रश्
अप ते तीसच कॉल येणारजीित काय पुढच पुढच वेगवेगळे आत माझ बा का क्ट एकोणतीस वर ट्रान्सफर झा
कसं काय
काय माहितीय असं काय
मला काय असं नाही मला व्यवस्ित करावत
मला नाही आलेत व्यवस्थित असं ट्रान्सपर ट्रान्सफर होत आला ते अस डायरेक्टच तेम् एकोणतीस असं ते नाल्यात
अग मग तसं आहे दात आणि त्याज
मी पाच पाच मिनिटच बोललोय बे ना कुणाशी जास्त वेळ बोललोच नाहीय
काय बोलायचं खरं प्रश्न पडतोयच की मी काय आपल्या आपल्यातच कॉल केलं त्यामुळे आपल्या आपल्याला बोलायला आलंय काय काय असं त्यामुळे मी आपल्यातच केले कोणाला केलं नाही बनता
मला पण कि बाई ते अंजली पर म्हणून ईट आलता ईट पहि दहा दहा मिनिट बोललो फेस पडला तोंडाचा अ त्याच्यानंतर मी म्हणल सांगितलं म म अंजली मी पाच मिनिटांच्या वर बोलू शकत नाही बाहि
काय नवज भाई अवघड आहे आपल्या आपल्यात काय चालतय सोड होय तेच की म्हणूनच मी कुणा काय बोलायचं बाई बक्की हे दहा मिनिटं पुरत नाही आवाज झाला लागे असं होतंय
खरं त्यांच्यासह बोलताना असं वाड ए प्रीिते कट करतो करतो मी तुला
हा करा